ह काय नाही तुला हायदा वेळ
अ आहे की
अग काय नाही जरा माझं काम होत थोडं मी घरामध्ये पदार्थ करायला घातले जरा उन्हाळी तर तुला जमेल का यायला मदत करायला हो सकाळी लवकरे जला बापड उेटायचं थोडं लोणचं वगैरे करायचय मगी मंग तुला बोलाव अजून माझ्या एक मैत्रण आहे पण येणार आहे बघ आपण इथे घन करूया पटपट
चालेल करूया की मग काय काय का
काय नाही कोरड्या करायच्या आहेत परंत थोडं उडदाचा पापड लोणचे आंब्याचं म्हध्ये दोन तीन पदार्थ आहेत मग जेवढे होतील तेवढे करूया कुडद्याचा वापर आणि कुडद्या आणि लोणचा आधी करून घ कुडद्याचे म्हर पीठा ते दुसरी च करताेत हा ह येशील ना तू दहा वाजता येेती डायरेक्ट जेवायलाच ये घरी इकडे हा लवकरच ये ह् आणि काय खाणार आहेस मग
काय फोन कर तस काय नाही काय फोन कर
केव म
बोचा खाजूवा लागल